हॅलो हॅलो व्हॉइस येते? हॅलो हॅलो हॅलो हॅलो हा वॉइस येते का
हा येतेतोय आवाज
हा अगं मी एक ट्रिप प्लॅन करत होते. हो
काय म्हणला
मी एक ट्रिप प्लॅन करत होते तर तुला कुठला चांगलाच स्पॉट माहिती आहे का?
नाही हॅलो
हॅलो
हां बोला
मी म्हटलं मी एक ट्रिप प्लॅन करत होते तर, तुला कोणता चांगला स्पॉट माहिती आहे का?
हा अ मला म्हणजे अ शिवनेरी अ सॉरी शनिवार वडा पुण्यामध्ये आहे ना तो तिथे त्या ठिकाणी तुम्ही हो मी जाऊन आले तिथून-
हा. तर मला जरा त्या स्पॉट- इन्फॉर्मेशन दे ना. म्हणजे मला प्लॅन करण्यासाठी.
हा. तिथे- म्हणजे ते अ मी तिथं- शनिवार वाडा पाहिला. तिथं खूप सुंदर आणि भव्य वाटलं मला कारण तिथलं वातावरण आणि अं म्हणजे त्या ते ठिकाणच ऐतिहासिक आहे ना? त्यामुळ तिथं.... छान वाटत आणि सावित्रीबाईं.. च म्हणजे तिथं हे आहे. सावित्रीबाई फुले.
अच्छा
त्यांनी तिथ शाळे म्हणजे मुलींना पहिली शाळा तिथच सुरू केली होती.
अच्छा, अजून काय सांगू शकतेस? तू त्याच्याबद्दल
अजून म्हणजे? त्या ठिकाणी म्हणजे बाजीराव पेशव्यांनी तो बांधला आहे. अ- तिथल्या भिंती, दरवाजे आणि बांधकाम खूप आकर्षक आहे.
हम्म.
तू म्हणजे तिथ बघि जाऊन बघितलंस ना- तर तुला खूप प्रसन्न वाटतं- असं आहे ते, म्हणजे तिथलं बांधकाम तिथ निसर्गरम्य वातावरण आहे.
अच्छा आता जर- समज आम्ही अ एक सात-आठ जण जाणार असल तर आमचं बजेट किती राहील?
तसं म्हणजे बजेट तुम्ही म्हणजे कशाने जाणार आहे यावरती ठरणार, बजेट तुमचं
बजेट फ्रेंडली जे असेल आमच्यासाठी ते- च आम्ही निवडु, आता तू कशान ट्रॅव्हल करून गेलीस? ते सांग.
मी अ ट्रेनने गे- ले होते. त्यावेळी मला म्हण- जे अ तीन हजार खर्च आला. म्हणजे जाय.. च येण्याच आणि तिथलं- हा पर पर्सन.
तर आम्ही सगळे जर कॉन्ट्रिब्यूट करून गेलो तर आम्हाला- असं किमान एक रेंज- तरी सांग की किती पडतील खर्च.
म्हणजे दोन हजार पर्यंत जाईल तुमची रेंज म्हणजे जर कॉन्ट्रिब्युट करून गेलात तुम्ही म्हणजे ट्रॅव्हल्स वगैरे केली तर.
अच्छा. आणि आता मग तिथं राहण्यासाठीच... स्पॉट- किंवा हॉटेल्स हे कोणतं चांगलं आहे?
तिथे राहण्यासाठी हॉटेल्स भरपूर आहेत पण, म्हणजे मी हॉटेलला वगैरे राहिले नाही म्हणजे दिव एकच म्हणजे- अ सकाळी गेले, नी मी रात्री हा वन डे. ट्रिप केली होती.
जर आम्हांला अजून एक्सप्लोर करायचं असेल ति त्या शनिवार वाड्यापाशी किंवा अजून भोव भौतिक ठिकाणे एक्स एक्सप्लोर करायचं अस सल तर असं तू काय सजेस्ट करू शकतीस? की हां बाबा हां स्पॉट चांगला आहे इथं तुम्ही जाऊं शकता इथं तुम्हांला एज्यु केशन बाबतीत चांगल्या चांगल्या गोष्टी कळतील.
अ तिथं एक बाग पण आहे, पण त्याचं नेम मला माही म्हंजे मला आता आठवत नाहीये. मी गेलो होते त्यावेळीं मी ते बाग पण बघितले होते. प्राणी संंग्रहालय म्हणून अ प्राणी संंग्रहालय पण आहे, तिथे मगर म्हंजे जे प्राणी आपल्याला बघ बघायला भेटत नाहीत ते प्राणी तिथं आहे. भरपूर असे प्राणी आहेतं. हा व्हाईट टायगर वगैरे भरपूर प्राणी येत तिथे अ जसं स्नेक. अजगर पण आहे, भरपूर मोठा अजगर आहे तो दहा फूटच्या पण जास्त मोठा आहे दहा फूटपेक्षा.
अच्छा. अ बरं जर आत्ता समज आम्ही आठ जण चाललोय कॉन्ट्रीब्युट करून आमचं फिक्स नाहीये आठ जण. त्यातले सात किंवा पाचच जणं जाणारय. तर एप्रॉक्स जर प्रत्येकाने पाच-पाच हजार रुपये घेतलं पर पर्सन? तर आमची ट्रीप होईल ना? दोन दिवस
हां हो दोन दिवसा ची होऊ शकते तुमची ट्रीप पाच हजार मध्ये.
हां जर आम्हाला तिथं ज्वेलरी ॲ
त्यासाठी एक्स्ट्रा पैसे लाग तील अ तुळ अ तुळशीबाग म्हणून आहे तिथे.
हां.
अ तिथे पण छान म्हंजे अ आपल्या सा अ आपलं म्हातबारी कोल्हापूरच हय ना. त्या टाईपमध्ये ति आहे ते ती तुळशीबाग तिथं मोठं अ हे असतय बाजार असतो. त्यामध्ये तुम्हाला म्हणजे भर पूर असे हे असतात पदार्थ म्हणा किंवा तुम्हाला काय असे ॲक्सेसरीज घ्यायच तर तुम्ही तिथे घेऊ शकता. तिथं खूप छान मिळतात.
अच्छा त्या ॲक्सेसरी आणि प्राइजिंग काय अस चल तिथली.
प्राईझिंग आपलं म्हणजे आपल्याला परवडेल अशे प्राईस मध्ये देत तुळशी हा अफोर्डेबल आहेत.
हा
म्हणजे हेच्यामध्ये फक्त तुळशीबागमध्ये आपल्याला अफोर्डेबल असे प्राइजेस मिळतात पण बाहेर जर बघितला तर बाहेर जास्त प्राइज आहेत.
अच्छा ठीक आहे मग आम्ही तिथचं शॉपिंग करू तिथून जवळ आहे का?
अ थोडस अंतरावर आहे ते म्हणजे थोडं तुम्हाला चालत किंवा तुम्ही ट्रेन अ म्हणजे जे ट्रॅव्हल्स वगैरे करताय. त्यानें तुम्ही जाऊ शकताय
अच्छा म्हणजे असं लई पण असं लांब नाही जवळपासच आहे.
हा जवळपास आहे तिथं
हा ठीक आहे मग आम्ही तिथे जाऊन स्पॉट चेक करू अजून मला तुला काय विचारायचं होत कि म्हणजे आमच्या ग्रुप मध्ये कसं जास्त करून मुलीच आहेत.
हा
मुलींच इश्यू असतात काय तर प्रॉब्लेम असतात तर त्यासाठी सेफ्टी सेफ्टी साठी अशी म्हणजे प्लेस लोकेशन कुठली आहे का तिथं?
सेफ्टी साठी लोकेशन
म्हणजे जिथं जवळपास असं मुली सेफ फील करतील असं.
हा म्हणजे तिथं सगळ्याच म्हणजे ठिकाण सेफ आहेत पण कसं पुण्यामध्ये जरास असं हे आहे. तिथलं म्हणजे वातावरण पण जरासं आपल्या कोल्हापूरपेक्षा हा आपल्या कोल्हापूरपेक्षा वेगळं वातावरण आहे तिथं थोडस म्हणाय गेलं तर म्हणजे
म्हणजे सेफ सेफ तर आहे ना
सेफ फ आहे पण म्हणजे आ अस वातावरण नाहीये की जे कोल्हापूर कर कसे आपले समजून घेतात वगैरे
हा तसं ते तर ते तर मेंटॅलिटी सगळ्यांची नसते सोड तेवढं तर आहे आणि तिथलं फेमस फूड किंवा फेमस ड्रिंक वगैरे काय आहे?
ते ते पाणीपुरी पण आहे फेमस
तिथं जाऊन.
पुण्यामध्ये पाणीपुरी पण आहे.
अजून त्या एरियामध्ये त्या लोकॅलिटी मध्ये ते तू सांगितलंस ना स्पॉट - - त्या स्पॉट पाशी कुठला असं चांगलं पेय आहे किंवा काय असं खाण्यासारखं म्हणजे जे युनिक आहे खाल्लेलं नाही असं
अस असा पदार्थ मी पण नाही म्हणजे त्यावेळी ट्राय नाही केला. पण ती तर हा पुणेरी मिसळ म्हणून असते‌.
हा पुणेरी मिसळ का आहे तिथं म्हणजे असं युनिक कुठलं तर स्पॉट आहे जिथं स्पेशल मिसळ वगैरे भेटते.
हा आणि ती म्हणजे हा ट्राय करून बघा तुम्ही
फोर्डेबल प्राईस मध्येच आहे ना?
हा अफोर्डेबल प्राई प्राईस मध्ये नाही नाही. जास्त एक्सपेन्सिव नाहीय पण छान आहे.
हम अजून काय सांगू शकतेस अजून कुठला नियरेस्ट स्पॉट म्हणजे असं टेमपल वगैरे आहेत का तिथे फेमस
हा टेम्पल भरपूर आहेत परत अ आपले राजगड अ राजगड म्हणून किल्ला पण म्हणजे तिथंच आहे. जवळपास पुण्यामध्येच हा पुण्यामध्येच हाय अ शिवाजी महाराजांचा आहेत ठीकाणाय म्हणजे शिवाजी महाराजांनी तो जिंकला आहे आणि त्यावर अ ती राजधानी झाली आपल्या हेची
पुण्याची.
हा पुण्याची.
अच्छा, तो एक स्पॉट आहे.
हो तो पण तुम्ही बघू शकतायं.
बाकी झाल बज
हा.
म्हणजे ही ट्रिप बजेट फ्रेंडली आहे आमच्या साठी.
हो, आहे. तुम्ही कधी पण जाऊ शकतायं आणि तुमच्या फ्रेंडनां पण घेऊन जाऊ शकतायं तुम्ही.
आणि जर आम्हाला आता समज अ हा ते तर मला कळालं की, तू हिस्टॉरिक प्लेस बद्दल बोललीस, हिस्टॉरिक प्लेस सांगितलीस की आपली हिस्ट्री डिनोट करतेय.
हा.
हा ती एक स्पॉट झालं आणि ते सोडून अजून एक कोणत स्पॉट तुला माहिती आहे जवळपासच तिथे? जे आम्ही एक्सप्लोर करू शकतो? तो एकच स्पॉट हाय?
हो ऐतिहासिक राजगड आणि शनिवारवाडा तिथं पुण्यामध्ये.
ठीक ये थँक यू. मी नक्कीच जाईन.
हा जाऊन बघा तुम्ही, तुम्हाला पण छान वाटेल तिथे. ठीक आहे चालेल, थँंक यू.